हॅलो. हॅलो हॅलो.
हॅलो आवाज येतो आहे का?
कशा आात
मजेत आहेत. आम् कशा?
हॅलो आवाज येतोय माझा.
हो य येतोय तुम्ही कसे आहात?
कसे आ आहेत.
आवाज येतो आहे ना माझं पण मी मजेत आहे तुम्ही कसे आहात?
मी पण मजेत आहे. मला तुमच्या जवळ इलेक्ट्रिकल वस्तूचा उपयोग आपण कुठं कुठं? करतो या विषयावर चर्चा करूयात.
ओके खक.
इलेक्ट्रिकल वस्तू इलेक्ट्रिकल वस्तू खरंच खूप महत्त्वाच आहे आपल्या म्हजे प्रत्येक आपल्या जीवनासाठी आपण इलेक्ट्रिकल शिवाय जगू शकत नाही इलेक्ट्रिकल वस्तू शिवाय
हो बरोबर आहे ना कारण आजच्या काळात हा खूप महत्त्वाचा घरमध्ये अनेक इलेक्ट्रिक वस्तू वापरल्या जातात.
हो बरोबर म्हणजे आपण अ-अ म्हणजे इलेक ट्रिकल वस्तू च्या उप उपयोग आहे ना आजकाल आपल्या घरातील जवळपास म्हणजे प्रत्येक कामात इलेक्ट्रिकल वस्तूचा उपयोग होतो बरोबर. म्हणजे उदाहरणार्थ पंखा लाईट फ्रीज टी व्ही वॉशिंग मशीन मिक सर इस्त्री म्हणजे किजर अनेक वस्तूमुळे आपले जीवन खरं सोपे झाले आहे.
आता पूर्वीचे लोक ना अनेक काम हे हाताने करत होते पण आता कसं झालं आहे हे वॉशिंग मशीन म्हणा आम्ही मिक्सर मायक्रोवेव्ह गीजर एअर कंडशनर कंडिशनर यांच्यासारख्या वस्तू तमुळ पण काम आता सोपी झालेली आहेत. आणि सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण अनेक इलेक्ट्रिक वस्तूचा वापर वापर करतो त्यामुळे आपल्या वेळ आणि श्रम दोन्ही पण वाचतात ना त्यामध्ये
बराबर म्हणजे पहिल्याच्या काळामध्ये कसं होतं. आता मिक्सरमुळे ते म नाही असायचे तर मसाले वाटणे कर. तर ना ते चटणी करणे ज्यूस बनवणे. किंवा सोप ते पण त्यां सोपे होते त्यांच्यासाठी आता फ्रीजमुळे आता तर आपल्यासाठी अ त्या-त्या चटणी वगैरे मिक्सर आलाय तर आपण करू शकतो दोन मिनिटांमध्ये
आता वॉशिंग मशीन मुळे पण कपडे धुने सोपे झाले आहेत मिक्सर मुळे मसाले वाटणे. सगळं ज्यूस बनवून हे सगळं सोपं झालं आहे फ्रीज मुळे अन्न पदार्थ जास्त दिवस ताजे राहण्यात किंवा उन्हाळ्यात थंड पाणी फळे हे सुरक्षित राहतात हो
नळ्यामध्ये पंखा आणि एसी मुळे तर उष्णतेपासून आराम मिळतो येऊन
हो आणि आजकाल टीव्ही आणि रेडिओमुळे पण बातम्या मनोरंजन आणि शैक्षणिक कार्यक्रम घर बसल्या पाहता येतात
पाहू शकतो
हो आणि संगणक आणि लॅपटॉपमुळे पण शिक्षण आणि नोकरी आणि व्यवसायाची कामे ही खूप सोपी झालेली आहेत आजकाल
हो म्हणजे आपण वस्तू वापरताना सुरक्ष म्हणजे सुरक्षित त पण एक काळजी पण घेतली पाहिजे आणि तितकं महत्त्व पण आहे
हो बरोबर आहे ना कारण ते धोक्याचं पण आहे
हो ना म्हणजे विजय ही वाचते आणि अपघात ही टाळता येतात म्हणजे मुलांनाही विद्युत उपकरणे काळजीपूर्वक वापरण्याची सवय पण लावली पाहिजे म्हणजे एकूणच इलेक्ट्रिकल वस्तूमुळे आपले जीवन अधिक म्हणजे सोयस्कर सुरक्षित आणि वेळ पण वाचवणारे वाचवणारे म्हणजे असं झालं आहे
हो
आणि आपण सर्वांनी इलेक्ट्रिकल वस्तू योग्य आणि जबाबदारीने पण वापर केला पाहिजे
इलेक्ट्रिक वस्तू वस्तूचा वापर घेणं खूप आवश्यक आहे म्हणजे ओल्या हाताने स्विच किंवा प्लग स्पर्श करू ने खराब वायर किंवा तुटलेली प्लग वापर त्यामुळे पण एक शक लाू शकतो लहान मुलाना इलेक्ट्रिक बोर् जवळ खे देऊ नये आणि एका सॉकेटमध्ये अनेक उपकरणे पण जोडूय त्यामुळे पण शॉर्ट सर्किट होण्याची ह खूप शक्य शक्यता अ असते
हो पण ते पण आपण इलेक्ट्रिकल वस्तू आपण युज करतो ना तर ते पण लक्षपूर्वक आपल्याना युज करायला पाहिजे नाहीतर त्याच्या पण आपल्याना म्हणजे करंट वगैरे ते पण होऊ शकतं बराबर
हो बरोबर आहे की आणि वापर झाल्यावर पंखे दिवे आ आपण घरा वापतो पंखे दिी आणि चार्जर हे सगळं बंद करावं त्यामुळे पण कसं असतं वीज बचत होते आणि वीज बचत करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारीच आहे
पोना आणि खरंच म्हणजे इलेक्ट्रिकल उपकरण म्हणजे आपण राबवले पण पाहिजे म्हणजे संगणक वगैरे म्हणजे सर्व इंटरनेट वर चालतात तर आपलं म्हणजे जीवन सोप झालाय पण पहिले काळचे जे लोक होते ना तर ते लोक म्हणजे हाताने काम करायचे म्हणजे त्यांना सवय पण होती एक आणि ते निरोगी पण राहायचे म्हणजे त्यांची म्हणजे शरीराची हालचाल पण व्हायची आणि सर्व काही काम आहे म्हणजे अ बराबर पण व्हायची आणि गरज पण पैसे पण वाचवायचे आता तर आता पैसे पण म्हणजे आपण जेवढी इलेक्ट्रिकल वस्तू वापरतो तेवढं आपली म्हणजे हे येत बिल येत बाहेर
आता एलईडी बल्ब वापरल्यास कसा असत कमी वीज खर्च होतो आणि ते जास्त काळ पण टिकतात स्टार रेटिंग असलेले उपकरणे वापरल्यास विजेची बचत होते आणि सौर ऊर्जेवर पण चालणारी उपकरणे वापरणे ही पर्यावरणासाठी खूप चांगले आहेत आणि आजकाल म्हणजे घर उकरणमध्ये सोलर पॅनल हे म्हणजे खूप प्रमाणात बसवले जात आहे
बराबर कारण म्हणजे गरत नसताना लाईट आणि पंखा पण आपण ब बंद करायला पाहिजे म्हणजे एलईडी ज बल्बचा वापर बल्ब करायला म्हणजे वा वापर करायला आपण हवा
हो खूप आहे आणि कसं आहे त्यामुळे
टाळायला हवा
वीज बिल कमी होते तर होते पण याच्यामध्ये कसं असतं प्रदूषण जे प्रदूषित वातावरण होत असतं प्रदूषण इलेक्ट्रिक वस्तूमुळे जीवन सोपे झाले असले तरी त्याचा अतिवापर हा टाळला पाहिजे दिवसभर टी व्ही पाहणे किंवा एसी चालू ठेवणे हे योग्य नाही
बराबर खरच म्हणजे अगदी बरोबर त्यामुळे वेळ पैसे आणि ऊर्जा पण ती नाही बचत होते.
आणि इलेक्ट्रिकल आणि नॉन इलेक्ट्र क्ट्रिकल दोन्ही प्रकारच्या वस्तूंचा योग्य वापर केला पाहिजे
हो बरोबर आहे बेस त प्रकारे व्यवस्थापित केला नाही.
हो ना ह ह.
म्हणजे ई वेस्ट योग प्रकारे्यवस्थापित
हो शकते, एटिक वस्तूतचा वापर करताना असु आणि पर केला पाहिजे.
हो ना, आणि बराबर आहे, आणि आपण जर इलेक्ट्रिकलचा वापर म्हणजे ऊर्जा वाचवण्यासाठी आपण काय करायला पाहिजे तर म्हणजे गरज नसताना आपण लाईट पंखा बंद करायला पाहिजे कारण खूप जण म्हणजे लाईट विजेचा एवढा वापर करतात ना म्हणजे लाईट पंखा पण बंद करत नाही. म्हणजे आपल्या घरामध्ये जर इलेक्ट्रिकल वस्तू आपण युज करत असेल तर आपल्याना एक, सवय पण पाहिजे की लाईट बल्ब आपण बंद टाईमनुसार बंद केला पाहिजे टाइम आप आपण जेवढा टाइम आपण काम करतो आपल्याना गरज आहे तेवढा टाईम आपण यूज करायला पाहिजे
हो आता शाद्दल माहिती दिली. हिजे लहानपणापासून. ते पण समजायला पाहिजे. इलेक्ट्रिक वस्तू हा आधिक जीवना अ्य भाग बनला आहेय्. रग्णालय कारखाने अशा प्रत्येक ठिकाणी त्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.
बराबर. अगदी बरोबर खरंच म्हणजे आपला वेळ पैसा म्हणजे बचत पण होते ना?
हो,
जेवढं आपण कमवू शकतो म्हणजे
खूप आवश्यक,
आवाज आटकतोय तुमचा, क्लिअर नाही येत आवाज,
अ इलेक्ट्रिक वस्तूंचा वापर करताना स्चे पयम करणे आवश्यक आहे ओल्या
णा यामुळे आपल्याला धोका होऊ शकतो अघात होऊ शकतो तो करंट वगैरे लागू शकतो त्याचाही विचार केला, पाहिजे त्या ठिकाणी.
ह फोन म्हणजे खूप ठिकाणी आता स्पोर्ट होतात, आपण जर मोबाईल चार्जिंगला लावला. तर उन्हाळ्यामध्ये पण किती तापमान, असतं आणि चार्जर वगैरे. आणि पण स्पोर्ट होऊ, शकतो आणि मोबाईल बी स्पोर्ट होऊ शकतो. म्हणजे आपण किती ठिकाणी काय करतोय, ना हे आपल्याना माहत नसत पण खूप ठिकाणी आता विजये. म्हणजे खूप जास्त आली ना तर, खूप ठिकाणी आपला म्हणजे. खर्च पण वाया जातो, आणि स्पोट वगैरे पण होऊ शकतो. तर त्याच्यामुळे. म्हणजे आपला आपलं, जीवन खरंच हानिकारक आहे. तर आपण काम म्हणजे, काम पुरीसा आपण युज केलं ना तर. वज वीज पण वय इलेक्ट्रिकल, वस्तूला म्हणजे जास्त म्हणजे. आपला नाही धोकाा पण होणार नाही, आणि इलेक्ट्रिकल वस्तू जेवढं युज, होत ना ते पण कमी होईल.
लहान मुलांना पण ह्या इलेक्ट्रिक वस्तू पाासून, खूप म्हणजेम ठेवलं पाहिजे. नाही आजकालचे मुलं असत, कुठ स्विच बडला हातला मोबाईल.
लावत.
वायराला हात लागत किंवा उघड्या ठिकाणी, जे वायर असत ज्यात करंट असत ते पण. ठेवणे यामुळे पान, मुलांना धोका होत नाही. आणि मुलांना पण, वेळोवेळी म्हणजे इले. क्ट्रिक वसूपासून होता येल तेवढं, मुलांना बा लांब ठेवणं खूप गरजेचं आहे.
हो ना म्हणजे त्यांना कळत, पण नाही की हे काय काय नाही. पण लक्ष पण ठेवत, नाही कोणी तर खरं त्यांना. लहानपणापासून. पण आणि समजायला पण, पाहिजे आणि दूर पण ठेवलं पाहिजे. त्या वस्तूने म्हणजे, खूप हानिकारक हे वस्तू. आपण म्हणजे आपल्या, जीवनासाठी चांगलं पण आहे प हो.
अपघात हा खूप प्रकारे होऊ शकतो, याच्यामध्ये त्याच्यामुळे प्रत्येकाने इलेक्. वतूचा योग्य, वापर करावा आणि व्यवस्थित सुरक्षितरित्या करावा.
हो ना खरंचनी सांभाळून करावा. तुम्ही पण वस्तू लक्ष म्हणजे इलेक्ट्रिकल, वस्तूला सांभाळून वापर करा. या विषयावर खरंच खूप, माहिती तुम्ही पण छान दिली. परत भेटूया धन्यवाद. ह